हॅलो काय चाल नस् कत्ता
का नाही बस नाही नाही पण तुझं काय चाललंय
काय नाय मी पण बसलीच हे
हम्म बोला मग काय म्हणताय आणखी
आज कस काय फोन केला?
आठवण झाली तुमची म्हणून केला
होय का बाकी काय चाललंय मग? बाकीचं काय अजून कॉलेज जो बर आहे
कॉलेजला लागल्या सुट्ट्या आता निवांत आहे मी बाकी आता फक्त मला एकच काम असत सकाळी उठायचं रानात जायचं याच झोपाय परत दिवसभर एवढ्याच काम आहेित आता आपल्याला तुमचं काय चाललंय
माझं काय नाही बाबा याच्यानंतर ट्वेल्थ झाली आता बघायचं होता ऍडमिशन्स चाललेय काय काय तू कशाला घेतलेलं ट्वेल्थ नंतर?
झालय आता ग्रॅजुएशन कंप्लीट मी बीएसी नर्सिंग केलंय मी बी मी बीएसी नर्स सं केले
होय मला सांग ना काय काय असतं त्यात
होय बीएससी नर्सिंग म काय असतं चार वर्षाचा कोर्स आहे आणि आपल्या सगळ्या म्हणजे ज्या नर्सिंग नर्स माहित नाही नर्स ब्रदर सिस्टर जे वर्क करते त म्हणजे मेड त्यांची नाव परत प्रॅक्टिकल पण असते आपल्याला मला वाटते फस्ट इयर ला काय असते आपल्याला पहिल्यांदा जेलको लावा शिकवणारी परत इंजेक्शन परत आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये जेलको परत अ पेशंटला मेडिसिन कुठल्या कुठल्या टाइमला द्यायच्या परत ऑब्झर्वेशन कसं करायचं पेशंटला आयसीयू मध्ये परत न्युरोलॉजिस्ट न्युरोच्या हातामध्ये वेगवेगळ्या डॉक्टरांच्या हाताखाली आपण असणार आणि ते आपल्याला शिकवणार की अ प्रॅक्टिकल नॉलेज देणार ती परत वेगवेगळ्या प्रोसेजर असते त्या माहित आहे का तुला म्हणजे पेशंटला जी काय झालंय त्याच्यावर प्रोसेस काय करायची त्या ठरलेल्या असते त्या मग त्या प्रोसेजर कशा करायच्या त्याचा नॉलेज देणार ती परत इंजेक्शन कसं माणसाला द्यायचं त्याच देणार ती परत त्यात न्यूट्रिशनचा पण सब्जेक्ट असत म्हणजे कशावर काय खाल्लं पाहिजे काय असलं पण आहे तू काय करणार आहेस
तेच आता बघूय ना मग मी आयटी आयटी क्षेत्रातच तरी करायचं ते सायबर सिक्युरिटी मध्ये वगैरे
आय टी का आय टी आय
आय टी
हा हा ह
तुझ्या भावांनी केलेलं ना आय टी आय?
होय केलेल ना त्याचा तो सिटमेटल वर्कर झाल्याला
हा
तो पत्रे कारागीर म्हणजे आपल्या मराठीत पत्रेकारागीर झाल्याला तो झाल्या झाल्या मोठ मोठं बोलल्याला पण काय त्यात काय एवढं नाही
बरोबर म्हणजे आता स्कोप म्हणजे जास्त कसा नाहीच डिप्लोमा वाल्यांना नंतर आय आय टी आय वाल्यांना बरोबर ना?
होय म्हणजे खूप आहे स्कोप आहे स्कोप फक्त दोन तीन ट्रेडलाच आहे बाकी कशाला नाही फक्त तुझा कुठला पण ट्रेड होते तुला काम तीच करायला लागत जी बाकी ज सगळी करते ती असं असते कळलं का म्हणजे ते म्हणते की मला मशनीव काम आहे असाय तस तसं काय नसते सगळ्यासनी लाईन वरच काम करायला कंपनीत मग तू काय करतीय?
काय अ म काय माझ चालय बघ, बीसीए ला टाकायचं आणि स्पेशलायझेशन सायबर सिक्युरिटीमध्ये करायचं. आणि नेटवर्किंग किंवा नाही अजून आता ट्वेल्थच झाली ना माझी अजून काही टाकलेलं नाही. मग कसं माहित असेल मला
हो
हम्म तूच सांग
मला एवढं काही माहित नाही रे त्या फीलल्डमधलं
मला असं समजलेलं की,
काय समजले? हॅलो
हम्म
काय समजले,
हॅलो
बोल मला समजलेलं की तू,
हॅलो ठेवू का, हॅलो, हा तुला टाइम नाही का?
नाहीय रे
हा नसेल तर ठेव चल मग,
आवाज आवाज येत नव्हता.
हा
तू बीजी
हॅलो,
हॅलो,
हा बोलणार आहेस का नाही तर ठेव चल तुला आवाज येतोय.